आवाज
हो, येतोय, येतोय बोला ना.
ताई बोला, बोला काय म्हणताय बऱ्या आहात ना?
हो बरं आहे, तुम्ही बरं आहे ना? हम्म, आज काल काय पाऊस हा ना तेच बोलणार होते मी, पाऊस बी पडाना काय नाही.
पाऊस आहे तेवीस तारखेपासून पडणार हे.
हा सगळेच बोलताय, पण आला पाहिजे आता.
येईल, येईल आता येईल तेवीस तारखेपासून.
हम्म, शेतकऱ्यांचे हाल आहे खूप.
शेतकऱ्यांचे पण आणि आपल्याला पण गरमावते ना खूप.
हम्म आणि शहरात पाणी पण आता बंद केलंय म्हणजे
हो पाणी, एक दोन दिवसा आड असं येतय आता.
हम्म, तेच तर पाऊस पडायला पाहिजे.
आणि भरून तरी किती ठेवायचं पाणी.
हा ना ते पण हाय, सगळेच भांडे भरून ठेवावं लागतं.
होयं तेच ना
पहिल्यासारखे नाही राहिले दिवस लवकर नाही पडत मागच्या वर्षी तर मे मध्येच पाऊस येऊन गेला होता ना
सात मे ला चालू झाला होता. आणि या वर्षी सात जून पण गेला.
महिना जूनचा पूर्ण महिना गेला ना
गेला तेच ना सात जूनला नाही तर सर्वसाधारण खरं होत चालू पण सात जून पण गेला काय आता पूर्ण महिना जाताला पण म्हणतायेत आता कि दोन दिवस आता वारे वगैरे अ म्हणजे हे होऊन आता पाऊस तेवीस तारखेपासून येईल असं आहे आता मग बघूया काय होतयं यायलाच पाहिजे आता पण
हम्म तेच तर आला पाहिजे तर
हो शेतकरी नुसते वाट बघतायेत ओ खरंच
हम्म वाईट झालंय एकदम
हो ना ते दुष्काळ पडायला नको की झालं
हम्म तेच तर पाण्याशिवाय काहीच होत नाही ना सगळं पाण्यावर डिपेंड आहे ना
काहीच होत नाही पक्ष्यांना पण आता काय कुठे काय पाणी शोधायलाच लागत असेल मला असं वाटतयं.
हो शोधावचं लागत असलं. त्यांना पावसाळ्यात गरज नाही पडत पाणी शोधायची कारण की पूर्ण उन्हाळा पूर्ण उन्हाळा पण त्यांनी पाणी शोधलंय ना आता हा पावसाळाच चालू आहे तर पावसाळा ते
तेच तेच म्हणते मी
म्हणून तर गड किल्ल्यांवरती त्यांना पाण्यासाठी मोठमोठे हौद केले आता
हौद केलेत ओ पण आता त्यांना तिथे नेऊन पाणी तर हे केलं पाहिजे ना
हम्म टाखाला तर पाणी पाहिजे ना त्याच्यामध्ये
बरोबर आहे अ काय काय आता हे त्यांवरनं सुद्धा माकडं वगैरे फिरतायत किंवा असं आहे ते पाण्याच्या शोधातच पण आता जाता येतता आपण हे कॅन ठेव कॅन ठेवून आपण तिथे पाणी ओतू पण ते अ आपल्याला पण आपण एकदा दोनदाच जातो ना असं त्या रस्त्यावरून आणि असं हे आणि खास पण जाऊ आपण तरी पण तेवढं पुरलं पाहिजे ना त्यांना
हम्म ते पण आहे.
असं सगळं असं सगळं झालंय हो पाण्यासाठी जाम सगळ्यांना प्रॉब्लेम झालेत.
हम् या वर्षीच नाहीत एक कधी नाही इतके दिवस नाही का
नाही एवढे लेट कधीच नाही होत.
हम्म या वर्षी असं झालंय पाण्याचा वातावरण दिवस जसे बदलत चाललेय तस वातावरण बदलत चाललय.
होय माणसं पण बदलत
ह माणसं पण बदलत
पहिल्यासारखी पहिल्यासारखी माणसं नाही मायाळू
हा खरं आहे खरं आहे तर खरं आहे.
असं सगळी आपली आजी वगैरे किंवा असं पहिली लोक आहेत ती म्हणतात.
होच बोलायचं
म्हणजे आता आपण सुद्धा गेलो आणि कोण म्हातार माणूस किंवा म्हणजे आजी वगैरे समोर असली तर लगेच असं आपलं किती कौतुक म्हणजे बाय आलीस तू किंवा म्हणजे असं त्यांच्या बोलण्यात किती गोडवा असतो ना,
हा ते तर आहे खूप गोडवा असतं
तेच ना म्हणजे आपल्याला पण किती वाटतं बरं आपण गेलो आणि त्यांना हाक नाही मारली तरी पण त्यांना वाईट वाटत.
खरं हे पण
हो म्हणून
म्हातार आणि लहान पोरग सेम असत
सेमच असत तेच ना खरं हे. मुलं सुद्धा आता शाळेची शाळेची मुलं सुद्धा आता छत्र्या वगैरे घेऊन अगदी रेडीच आहेत की कधी पाऊू श येतोय कधी आम्ही छत्री कधी आम्ही छत्री घेऊन जातोय
हा तेचत
आणि छोटी छोटी मुलांना कसं जरा आकर्षण असतं ना छोट्या मुलांना कि रेनकोट घेतलाय आता नवीन तर रेनकोट घालायचा
जा पावसाळा आहे हा
त्री घेऊन बाहेर पावसात भिजाय
आणि पहिले शाळा सुरू व्हायची तर पंधरा जूनला पोर भिजत जायची
भेतत जायची हो बरोबर आहे
आता तर पावस नाही काही नाही ऊन इतकं गर्मी इतकी
हो ना
आत्ता साधं टेम्परेचर पस्तीस चाळीस वरती विचार करा तुम्ही
हो तेच
खूप भयानक आहे.
भयानक आहे
माणसाची वागणूक चांगली नाही राहिली हो म्हणजे नाही का असं माणूस जसा बदलतोय ना तस हवामान बदलतय
निसर्ग बदलतोय तेच या वर्षी ना या वर्षी ना पण खूपच गरमी होती
खूप खूप भयानक पहिला उन्हाळा एवढा डेंजर होता
हा म्हणजे आता एवढे वर्ष आपण वावरतोय पण एवढं नाही कधी झालं या वर्षी अगदी खूपच झालंय
हो डेंजर तेच अ्म् घरातलं आवरलं
हो घरातलं आवरलं
अच्छा
आता बाकी सगळं संध्याकाळचं काम
हा तेच तर चालूच असत रुटीन म्हणजे
पण मी तुम्हाला खरं सांगू रुटीनच खरं चांगलं असतं
हा ते तर आहेच
म्हणजे आपला दिवस कसा जातो ते सुद्धा कळत नाही ना
नाही, नाही खरं नाही कळत
आणि एरवी सुट्टी वगैरे असली मुलांना काय तर ते अ म्हणजे असं रटाळवाण सकाळपासून काम चालू असतं कधी उठताय मुलं कधी मग नाष्टा देत ण उशिरा मग जेवण उशिरा
हा म आमचं पण म्हणजे माझ कॉलेज बंद आहे म्हणून नाही तर आता सुट्टी आहे ना
बरोबर आहे
हा म्हणून नाहीतर काय सगळं
पण कसं असत रुटीन मध्ये आलं की माणूस म्हणतो की म्हणजे काय कंटाळा आला बाबा आठ दिवस झाले कुठे बाहेर नाही गेलो बाबा कंटाळा आला बरोबर ना आणि एरवी असं गोंधळ सगळा असला मुलाबाळांच्या घरात किंवा असं हे कि असं वाट काय कधी ही शाळा चालू होणार कधी शांत
ते तर हायच अन् घरी कोण नसलं तर करमत पण नाही
करमत पण नाही मग तेच तर म्हणते असं आहे म इकडे असं आहे की जे असतं खूप असतं
हा खरंय, खरंय
नसत ते अगदी आपण असं म्हणतो अरे नाही, नाही ती किती तिचं किती छान ना
ह् आज वातावरण जरा चेंज होतंय बघित ताना जरा ऊन सावली, ऊन सावली
तुम्हाला म्हणतेय की आता हे दोन दिवस आहे ना आज आणि उद्या असं म्हणतय की वातावरण चेंज होऊन अ पाऊस आता पुढे आलाय असं म्हणतायत आता पाहूया काय होतय ते
हम
किती आनंद होईल सगळ्यांना त्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी
खूप, खूप, खूप शेतकऱ्यांना तर खूप आनंद होईल
घरातून लगेच फरमाईश येतील हे करा ते, करा ते वेगळंच
हा खरच
पाऊस पडायला लागला की गार वाटतं ना मग
खूप भारी गार असं अन्य ना पाठीन ऑब्झर्व केलं का गारवा सुटतो पहाटे अजून पण असं
हो, हो
मस्त जितकं रात्रभर झोप नाही लागत ना तेवढी पहाटे, पहाटे बाहेर झोप लाग
आणि उठायची वेळ होते तोपर्यंत
हो खरंय
हम्म. तेच. बाकी?
बाकी काय नाही आता सस आवरायचं, झोपायचं, बसायचं, - पाऊस ना पड, पाणी ना पड.
हम् ह बरोबर आहे. आणि काम तरी किती घरातली तरी आपण काय सारखं सारखं किती करायचं काय काय करायचं आणि.
हा ते पण आहे.
म्हणजे आपण म्हणतो ना स्वच्छता किंवा हे आपण करतोच ना सारखं आपला हात फिरतच असतो.
फिरत राहत आणि त्या जागी किती हात न येणार आहे.
हा मग तेच तर म्हणते मी काम तरी किती करायचं आपण घरात असलो की असं म्हणतो ना आपण कि वेळ कस म्हणजे काय कुठे घालवायचं पण सारखं तरी स्वच्छता आणि सारखं ते तेच काम करून पण कंटाळ येतो म्हणजे
हा ह ह.
काय सगळं विचित्र झालेलं आहे हे सगळं वातावरणामुळे सगळं विचित्र झालंय ओ.
सगळं खूप विचित्र झालंय.
हा मध्येच काय तर अ थोड सर्दी, ताप म्हणजे येतोय कोणाला, कोणाला काय, - कोणाला काय म्हणजे हे सगळं वा
चांगला पाऊस पण नाही सुरू झालाय तरी बघा.
हा ना असं असं होतय म्हणजे हे वा वावरणाशी आपण अजून मिळून नाही म्हणजे आता हे वेगळंच झालंय ना जून महिन्यात.
हा तेेत आहे.
अधिक महिना आला ना. त सगळं आधी
अधिक महिने अस खरं खरं हे लोक तेच म्हणतात म्हातारे लोक अधिक महिन्यामुळे पाऊस जरा लांबलाय, रागावलाय.
हा म्हातारे लोक तेच म्हणतयत की अधिक अधिक महिन्यामुळे तो पुढे गेला एक महिना असं.
हम्म.
अधिक अधिक झालं. म्हणतात ना अधिक अधिक पुण्य कमवायचं तसं अधिक अधिक पाऊस पुढे गेला. ठीक आहे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, आप
हम्, ठेवूया कॉल कट होण्या आधी नाही का.
हो हो.